हा येतय ना हा हं हा या अस वॅब्रेट का ब होताये हम् दाहा रुपयला ह हम् ह तेच काही कळत नाही आहे आज तर पैसे नायत ह ह ह तुमच पूर्ण झाले का का सावधान
होता ना त्यामुळे ते काही फेल गेले माझ्यावरी
हा हा ते गेले ना त्यात तसच झालं
ते इशो मुळच ते आवाज क्लिअर च जात नव्हता काही नव्हतं त्यामुळे
झिरो थी‌ थी झीरो
हम्म
हम्मम् हम्
असं मशीन चालवल्या सारखं आवाज येतोय ना आहे ना?
हा तसाचं आवाज येतोय ना व्हायब्रेट होतोय फोन काही कळत नाहीए. कशामुळे होतय का माहित?
मशिन चा आवाज येतोय
हा हा ब. हम् वब्रेट